हॅलो- हॅलो हा हा नमस्कार! झाला का, मग हो आवरल तुमच?
हो आवरल थोडीशी बस आमच्याकडे गडबड झाली थोडीशी.
कशी काय ओ काय झालं?
हा आमच्याकडे चोर आले.
अरे बापरे!
आणि खूप म्हणजे आत्ता एवढ्या खूप घटना घडतय त्याच्यामुळ तर. घाबरूनच गेलो आम्ही आज सगळे.
होय.
हो ना आणि खूप हे इकडे आहे नगर जिल्हा
हे कुठे आलं ओ?
नगर जिल्हा संगनमेर तालुका.
नाही ओ माहीत.
हा तेच ना पण भीती वाटते ओ एक तर लहान लेकर असतात घरात. आणि हे लोकांकड काय हो. काही कसला पण धाक दाखवून जनतेला हे करतात. नाही करायला पा पाहिजे प्रत्येक जण धड धाकटय काम करणं हे करणं गोष्टी
हम्म काम करून खाय च, चोरीमारी करून का हाय.
हो ना आणि आता तस अश्या सध्या असे पण लेडीज पण इतक्या तरुण लेडीज भीक वगैर हो ना भीती वाटते हो. काम कराव खाव पावस आणि पडतोय हो अस गरीबाला मारहाण करून लुटण्यापेक्षा. अशी भीती आहे ना घाबरून गेलेलो.
ते करताना कुणाला काय -कुणाला कुणाला काय होतं त्यांना काय फरकच पडत नाही.
पडत नसतो हो ना.
हम्म लागलय मेलय काय, हच्याशी काही देण घेणं नाही
हो ना, होना.
त्यांना त्यांना त्यांचं भागलं बस झालं
हो ना तेच ना. गेलेत लोक त्यांच्या मागे मग आता नाही लोकांना संशय, हा पकड पकडायला त्यांच्या मागे
च्याकडे काय अस, नाही पण असं जाऊनय त्यांच्याकडे काय अस असेल हत्यार वगैरे.
नाही अशा लोकांकड असतात, असतात आवो आता म इकडे ना एक घटना घडलेली संशयित कार चोरीला गेली म्हणून विचारणा केली की कार कोणाची काय तर डायरेक्ट बंदूक दाख कुले
म्हणून ते कळलं की हे चोर ते दोन पकडले चार फरार झाले, तर लोकांनी जनतेने जंगलातून पोलिसांनी पकडून आणलेले खूप, खूप कठीण आहे हो खूप.
चोराना तर काय विचारायचं नाही
बाकी काही नाही निवांत बघा आमच्याकड पण एकदा घर फोड झालं होत, कोणाला
हो
उन्हाळ्याकड पापडं वगैरे अस तेे सांडगे पापड कुरड्या हे समद आमच्याकड असते उन्हाळ्यात
हे मी नाही बनत आई बनवते. हम्, आपल पोरगी करू देत नाही की हे घ्या होतय, ह आणि आपल्या डोक्यात लवकर बसत नाहीत ते अवघड. हम्म म्हणजे ज अंदाज व्यवस्थित की न्याय व्यवस्थित झाल ना तर समजाच बिघडताय ते असं असतय हम्म हम नाही, नाही मी अजून करायच नाही असं मदत वगैरे केलीय चिप्सचे वगैरे हे ते
हा, मी पण तसचं.
पण त्यांच्यासारखं जमली नाही असं शक्य असत का
हो काय ना काहीतरी मेस्टिक होत. हम्म, म अता तनला लई दिवसचं हाय की अनुभव आपण नाही आता, आता आता करालाव अ हा पण का आतात एवढा अनुभव नाही त्याच्यान त्यांना लई दिवसापासून हाय ते सारख सारखं करणार हे ते म्हणून मगं अक्की, झालं समद जेवण वगैरे, हो पुरण बीसारखच असतेस प्रत्येक सणाला ह्यायला तला असते इथं पुरणपोळ्या सारखंच असतात आ
हा मी तर बनवो आमच्याकडे
काय ना काय कुठल्या ना कुठल्या सणाला असतच प्रत्येक सणाला पुरणपोळ्या हेत
हम्म आणि तेच जेवण छान वाटतं पण
हम आमच्या इथे पुरणपोळ्या असल्यावर भजी पापड समजा
अकण का म्हज राहेर आहे
ह्
अु आहे पण मुलगी विचारते कोण बोलते मावशी मावशी मावशी बोलते
ह हम्मम् झोपलं झोपी ये ना का
हो तिला झोप आहे ना आता आम्ही घेतलेत सग ते ट ी बिअर घेतलेत त्यांना पांघरून दिलंय मस्त छान आणि आम्ही आईच्या उशीत छान झोपलोय छान छान अभ्यास केला
हम हम हं अरे बाप रे माझे पण दोन व तिला पण पाटी पेनसिल दिला चांगला आता गोल गोल काढते आता
हा मुलं लवकर पिलं ना हातामध्ये सवय लागून जाते ते भले अ काय म्हणतात स्ट्रेट लाईन काढू किंवा काही करू पण ते हाताला वळण पडून जातं
शिकवल्यानंतर तिने गोल गोल करते दोन वर्षाचे तिने गोल गोल करते पाठी घेऊन
हा हा हा हा छान आहे उलट द्यावं लवकर
हम्म
हम्म माझी मुलगी करते आता त छान स्टडी करते हुशार आहे हो पावणे चार पावणे चार वर्षाची
अच्छा पहच ह आता पावसात म्हटलं तर सुट्ट्या होत असतील
हो ते तर असतच थोडंफार तिच्या होतच कुलच्या जर मुलं नाही आले पाऊस चालू असेल तर मग ठीक आहे चला मग एकटी साठी काय सुट्टी जास्त पाऊस असेल तर मिळते मग तो आनंदो जस की सां चांग भोलेना पाऊस पडेल का शाळेसाठी सुट्टी मिळ तस त्यांच होते सुट्टी मिळाल्यावर
हो
हम्म आणि खूप मग ते अग सारख सारख सारखा अभ्यास कंटा आलाता म्हणती मी वैता वैतागून गेले म्हणते हो वैतागून गेले म्हणतात पण बरय - त्या मूलीच पण सगळं सधच कॉम्पिटिशन आहे त्यामुळे मुलांचं पण झालं
हो इंग्लिश मिडियमला आहे काय?
नाही माराठी माध्यमधून आपलं अंगणवाडीलाच आहे ती
अच्छा अच्छा इंग्लिश मिडियम ला आई वडील सुद्धा इंग्लिश बोलता आला पाहिजे तेव्हा इंग्लिश मिडियम मध्ये घेतात म्हण
तस नसतं पण तेस इतकं खूप होऊन जातं ना आपल्या मराठी माध्यमातून अ शिक्षक खूप म्हणजे लक्ष देऊन करून घेतात ना ऍक्च्युअली
ह नाही तिथे तस मुंबई साईड ला तस हाय. मुंबई साईडला तसं आहे इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचसं आहे वडील इंग्लिशमध्ये बोलले पाहिजे त्यांचा पहिला इंटरव्ह्यू असतय पुन्हा लहान कन्फार्म करतात घ्यायचं का नाही त्या शाळेत.
हो ना, पण याईपेक्षा मी म्हणल मराठी शाळा कधी ही बेस्ट आहे.
हम आपली मराठी शाळेमध्येच
शिक्षक करून घेतात हो आणि ह्या मुलांना सगळी भाषा येऊन जाते इंग्लिश पण येते मराठी पण येते हिंदी येते संस्कृत सगळ्या भाषा शिकल्या जातात.
काय चालंय बाकी समधे उशीराच होतात का तुम्ही समधे?
हो आम्हाला उशीरच होत आता कस गाया आहेत गाया आहेत बकरी आहेत तर मग? त्यांचं दूध काढणं असल चारा असल तेव्हा झाडन झाडून घेणं त्यांना खायला खाद्य वगैरे देणं, चारा देणं. सगळंच करून मग तेथून पुढं मग चालू असतं आमच्या बर, मग सगळ्यांचं जेवणच उशीर असतं आमच
हम हम आम्ही लवकरच जेवूण लवकर झोपतो. हम् हम् आम्ही लवकर झोपतो नऊ साडे नऊ पर्यंत झोपतो. हम्
अच्छा
आम्ही नऊ साडेनऊलाच झोपतो.
हो हो हो
हा झोपलो नाही आज लाईट पण इथे गेली होती, लाईट नव्हती त्याज्यामुळे ही पण झोपत नव्हती.
हो ना आणि आता पावसात मच्छर पण खूप वाढतात ना? हो आणि मच्छर पावसातत तर वाढतातच हा हा मग आहे ते तरी चांगलंय
नाही लेकर पण झोपत नाही हीथ
हो ना तेच तर लाईट तर पाहिजेच एकदा एकवेेळेस दिवसभर लाईट नसेल तरी चाल संध्याकाळी लाईट
चालतं हा लाईट पाहिजे आणि इथ जरा तरी पाऊस पडला तर इथं लाईट जाते या साईड ला
हो ना हो ते तर आहेच आहे.
हा. आणि लाईटी शिवाय तर करमत नाय चाप चल्यावाणी होतय दिसत न्हाय.
अ हो ना हे खरंय आपल्याला एक दिवस सहण होत नाय पण हे जे लोक असतात ना मेंढपाल आहो असं ते ते क कुठल्या पण त्यांना कुठे ओ लाईट असते. तेच त्यात थोडस कायतरी दिवा वगैरे लावून स्वय पाक आणि त्या अशा अंधारात शेतात कुठे पण राहतात. किती म्हणजे स्ट्रगल ये त्यांच खूप
हो पहिल्या तर लाईटी नव्हत्या समदे कस करत होते. पहिला दिवा लावून करत होते.
आपण पण दिव्यावरच स्टडी केलं लाईट नसल त आपल्याकड कुठे त्यावेळी चार्जिंगचे बल्ब होते किंवा काय आपलं एक तेलाच दिवा लावायचा आणि हे करायचं अ त्या दिव्याखालीच अभ्यास करायचो आपण तर
हम्म
मग फॅमिली कशीये तुमची जॉईंट फॅमिली
हो जॉईंट फॅमिली.
अच्छा कोण कोण असतं?
मी माझे मिस्टर, माझी सासू, माझी एक मुलगी.
अच्छा छान ये फॅमिली.
म्हणजे एक दीर आहे, ते मुंबईला राहतात.
हा हा जॉब निमित्त बाहेर
हा जॉबला तेनी, त्यांनी त्यांची फॅमिली घेऊन तिथ राहतात.
हा हा हा
तस कधी येतात सणाला वगैरे इथे काय सुट्टया वगैरे असल्यावर सणाला.
हो सिटीत तर काम म्हणजे सुट्टया वगैरे मिळत नाही म सणानिमित्त तरी वेळ काढून येतात असं
हो त्यांनी शिकल्या सवरलेलं हायतं.
हो हो केलं पण मुलांमध्ये अडकून जात ना माणूस.
हम्म
मुलं मोठे होत पर्यंत थोडसं आणि आता क शिक्षण तर खरंच महत्त्वाचंय.
हम्म. शिक्षण शिवाय तर कोणं ये शिक्षण महत्त्वाचं ये आता तर बाकी काय नसलं तरी शिक्षण असल्याव कुठही काम बिम लागतंय. हो.
हो ते तर आण आणि वैद्यकीय क्षेत्र असय, की म्हणजे मेडिकल क्षेत्र की त्यात कुठेही जा कुठेही जॉब आहे.
हा कुठही तिथलं ना शिक्षण चांगलं झालं की कुठे हम्म आणि मुलींना तर प्रत्येक गोष्ट शिक्ष कावे म्हणजे कुठ कुठे कमी जाऊ कमी पडू नये पोरीला.
हो हो हो तेच ना
कशाचे म्हणजे स्वतःच्या पया काही का होईना करेल तरी. हे नाही त ते, ते नाही तर हे. असं.
हो हो हो. ठीके मंग. चालतंय. बोलूया पुन्हा. हो चालतय. हो बाय. हो हो बाय.